नमस्कार ताई नमस्कार ताई. ठीक आहे मस्त आहे झालं सगळं आवरलं. हो सगळं आवरलं ना ना के तुम्ही काय करताज काय नाही मी फक्त घरचे काम करते आणि शिवण काम हो का अरे वा मी शिवण क्लास घेते क्लास घेते म्हणजे मी घेतले शि माझ्या हाताखाली जान जवळ पाच हजार विद्या म्हणजे शिकल्यात महिला मुली जेंटस पण थोडे शिवणकाम फॅशन डिझायनिंग ड शिवणकाम सगळ कुठे अं रायगडमध्ये रायगड म माझं पण स्वप्न आहे की मी पण फॅश शन डिझायनर करू स्वतःच बुटी टाकू नाही प्रॅक्टिस करत राहिलात ना आणि आता तुम्हा लोकांना आता चांगलं उपलब्ध आहे युट्यूब वगैरे आमच्या वेळेला तर तेव्हा काहीच नव्हतं आम्ही अस भरपूर संधी आहे हो आम्ही तर प्रॅक्टिस करून करूनच असं मग हे प्रकार करून बघा ते प्रकार करून बघा असं करून करून शिकलो आम्ही हा वेगळं वेगळं नवीन नवीन पण आता तुम्हाला आयतं युट्यूब चॅनल मिळालंय मस्त स्वतः बघून बघून नवीन नवीन मुंबईला माझे ताय होते तिन त्याच्याकडे शिकली की माझ क्लास लावून गेलं होत ह त्या पॅटर्न वगैरे नवीन नवीन करू शकता असे नाही का मग तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्लाऊज शिवता
मी प्रिन्स कट शिवते ते सादा ब्लाऊज शिवते कटोरीचे ब्लाऊज शिवते अजून ह फोटक्स
फोर्टेक्सचे पण बोटनचे प हो का ड्रेस वगैरे नाही शिवत हा ड्रेस पण सोपे आहे ह्याच्यापेक्षा अच्ा ब्लाज सो होता चांगलं एक तर एक घेतले ना ना तेच चांगलं चालत असेल तर फक्त तेही शिकून ठेवायचं ड्रेसच पण म्हणजे कधी तुम्हाला पुढे मागे काम करायचं असेल तर त्यात होईल बाकी ड्रेस वगैरे पण येत पण एकदम परफेक्ट नाही येत ह बंद गळ्याचे वगैरे येतात का ब्लाउज कॉल पण य कॉलर पण येत मला आणि पॅडेड ब्लाउज शिवता येतात हा ते पण शिवते म्हणजे ब्लाउज सगळे प्रकार शिवते गावाकडे ना ते नाही शिवत म्हणजे बाया तसे घालत नाही चालत नाही तेवढं हा हा त्यांना चालत नाही ना बरोबर बरोबर ते साधे कटोरीचेच घालत म पॅटर्न सगळे शिवता का हो सगळे शिवते स्लीव्हजचे वगैरे पॅटर्न सगळे हा ते पण शिवते पण गावाकडे नाही चालत हा साधेच चालतात
हा साधेच घालत
ठीक त्या ब्लाऊजयांनामधे पण चांगला रोजगार आहे आता तुमच्याकडे गावाला शिलाई किती आहे आमच्या गावाकडे तर खूपच कमी आहे म्हणजे बिना असतरचे ते पन्नास रुपये देतात अरे बापरे आणि ह असतरचे एकशे वीस म्हणजे डिझाईन वगैरे शिवले तर दोनशे रुपये हा खूप कमी आहे खूपच कमी आहे तेवढे पण द्यायला ते खूप पण कां टाळायता अरे बापरे एवढी त्याला मेहनत बट म क त्यांना कळत नाही का गायत नाही माण पण देत नाही ना ते त्यांना सांगते मी शेराकडे किती ये मग हो ना पण देत थोड वाढवून मगायचे थोड थोड पंधरा वीस रुपये वाढवून मागून बघायचे
हा वाढवलंय आता सगळेच वाले लेस बटन हे सगळेच वाढले ना आस्तरचे पण भाव वाढले हो
हो बरोबर ते वाढवूनगाय आपल्याला सांगता तू एवढी शिलाई घेते मी दुसरीकडे टाकते मग हो क रेग्युलर कस्टमर आहे ना तुझी असे बोलतात अस बोलताण ते हो मग थोडंफार आपण पण इकड्या तिकडे करून घेत जाऊ द जाऊ द आपलं नेहमीच दिवसाला किती ब्लाउज होतात शिवून
चार ब्लाऊज काढून घेत
दि बरं आहे चांगलंय घर बसल्या घरात सगळं सांभाळून वगैरे नाही बरोबर चालेल चालेल अजून बॅगांचं वगैरे येतं का शिवायला नाही ते नाही आहेत मला हो काय आम्ही बॅगा पण शिकवल्या भरपूर आणि शिवून विकल्या पण खूप जरा कुठे मिळालं तर करून घ्या बॅगांचा कोर्स म्हणजे कसे तुमचे उरलेले कपडे वगैरे असतात ना हो मला अजून करायचं आहे ना त्याचे छोटे छोटे पर्स वगैरे तुम्ही विकू शकता चांगल्या चांगल्या कपड्याच्या ना तुकडे उरतातच ना काही जणांचे ब्लाउजतात हा मग त्यात तं तम्ही बॅगा करून विकू शकता ते अजून फायदा होईल किंवा ज्यांना त्यांचा उरलेल्या याच्यात बॅग पर्स शिवून दिल्या तरी चालेल त्यांच्याकडूनच पैसे शिलाई तुम्ही काय काय शिवता मी बॅगा बॅगांचं पण करतेय कापडी कापडी बॅगा ज्यूट् ज्योत च्या बॅग असताना पोत्यासारखं त्या बॅगा शिवतो परत कुशन वगैरे असे हात हे करायचं स्मोकिंगच्या आणि दुसरं हे अ ड्रेस वगैरे सगळे वनपीस नऊ नऊवारी हा ते सगळं करतो इमिटेशन ज्वेलरी चे पण क्लास घेते रांगोळी पण घेते मग तुम्ही शिवता ना आता आम्ही शिवत भिवत नाही काय फक्त शिकवतो मी सध्या बंद केले आता क्लास वगैरेेतय ह जास्त असं तर करत नाही काम काय श पण भरपूर निघून जात नातात चांगले निघतात च निघून जातात बरोबर प कंटिन्यू आपण बसले ना मेशीन व तर आपल्याला खूप त्रास होतो हो हो तेच आम्हाला आता नाही सहन होत पूर्वी मी म्हणजे शिवली ब्लाउज पुढे पण आता ते नको वाटत मशीनवर बसलं की पाठ दुखते कंबर दुखते हा जरा ते त्रास होतो कंबर त येवडी दुखायला लागते म्हणून म अ सध्या आता क्लासच चालूय आणि कधीतरी स्वतः त शिवते जास्त नाही. बाकी काय तुमच्याकडे माझी मम्मी एवढी काय बसून नाही देत मला पण हा ना हा आतापासूनच एवढे त्रास होताय तर पुढे किती होणार तुला हो बरोबर आहे थोडस आणि काय करायचं सलग नाही बसायचं. अ थोडा एक तास ब्रेक घेऊन उठायचं बसायचं हा एक तास बस उठायचं थोडस काही तरी इकडे तिकडे करायचं काय आप छोट मोठं काम राहिलं असेल ते करायचं मग पुन्हा बसायचं म्हणजे सलग असं बसं तर तुम्ही दोन दोन तीन तीन चार चार तास बसला तर तिथे आपोपच त्रास होणारच हा ना हो खरं दुपरी सगळं झोप तून थोडी विश्रांती घ्यायची हो ते करायचे थोडे डोळ्यां चे व्यायाम करायचे बंद उघड लांबगड जवळ बग असे युट्यूब ला वगैरे आहेत ते व्यायाम करायचे जरा मानेचे डोळ्याचे थोडस दुपरी झोप हो युट्यूबला तर भरपूरच दाखवता आता हो झोपुन थोडी विश्रांती घ्यायची क्लास वगैरे लावायची गरज पण नाहीये म्हणजे भरपूरच दाखवत खरंय आता कुठं तस काय क्लास लावायची गरज असते यु ट्यूबला सगळं शिकायला मिळत म्हणजे ते पणं माईंडवरे आप त्याला काय शिदायचंय हो बरोबर आणि उगाचच वेळ आपण बघत गेलो की पण ते उगाचं येत राहत आणि बघत बसायचं. अस असं नाही करायचं आपल्याला जे पाय तेवढं बघायचं, काम झालं की लगेच बंद करून टाकायचं. एकदा त्यात मोबाईलमध्ये शिरलं की बाजूला होणं खूप अवघड असतं ना हा ना आता मोबाईल पण तस झालंय कारण कि एका अर्थी व्यक्ती कोणी आल की ते मोबाईल कोण ठेवत पण नाही मोबाईल मध्येच घुसलेला असतो खरय खरय आणि आता व्हॉट्सअपला वगैरे पण आता कोणी तरी काहीतरी टाकत अस चांगला मेसेज म्हणून बघा हा आपण जातो बघायला ते इनस्ट चा बरोबरे आणि तिथे गेलं की जे सुरू होतो बाजूला होणं मुश्किलचे म्हणजे आणि असं झालंय की आता इन्स्टामध्ये कोणी घुसलं तर डायरेक्ट एक तास कुठे जातो कळतच नाही खरंय हा ते लगेच मध्येच निघून जात निघून जात नवीन नवीन नवीन नवीन पुढे पुढे येत राहत ना ते आपल्याला तो मोह होतो बघायचा हम्म पण ते आपल्याला जशे रील्स बघायचे असते तशे येते मध्ये बरोबर म ते म्हणू आपण टाळायचं ते
हा.
हा आपल्या नाही बाबा बास आता एवढ बघितलं बास आता ठेवून देते माझं काम आहे हा असं म्हणजे आपणच आपल्याला सवयी लावून घेतो.
हम्म.
बरोबर मोबाईल नाही लावत आपणच स्वतः लावतोय आपण हा ते आपणच करतोय बरोबर बरोबर अगदी बाकी मग आपण होतो मोबाईलला आपण चालवतोय पण मोबाईल आपल्यालाला चालतोय आपल्याला चालवतोय. बरोबर अ का काम सतत चालू असत का शिवणाच म्हणजे येत येत तस का नेहमी हो येता ना गावाकडे कधी थांबायला नाही लागत ना असं नाही नाही काम नाही असं कधी होत नाही. नाही अरे वा छान छान ते शेजारच काम मम्मीन ते करता घरी रा ते तर मी घरचे काम करून घेते मला ब्लाऊज वगैरे शिवाल बरोबर चांगलय ना घरातल काम उरकून तेवढं नाही का आणि उगाच इिकडे तिकडे गप्पा मारण्यात पेक्षा वैगेरे हे चागलं ये बरोबर ये आणि घर सांभाळून सांभाळून घरात आपल्याचं सगळं करून एवढे दोन चार ब्लाऊज शिवले तरी भरपूर झाले. म्हणजे स्वतः पण काहीतरी आपण कमवतो यात आनंद वेगळा माझे पैसे म्हणून मला बर वाटतं ना मी घरात बसून काही करते हो माजे असताना हा बरोबर कोणी सांगणार पण नाही आपल्याला तू एवढे खर्च करते तेवढ करते एवढे मडते आमच्याकडे बरोबर आणि आपल्या असल्यावर पण कस खर्च ण करू शकतो नाही का धन्यवाद तई तुमच्या बोलून छान वाटल हा मला पण छान वाटल धन्यवाद हा
बाय